हॅलो येतोय आवाज?
आहो येत आहे ना.
हां. मला वाटतं अजून जर आपले जेवढा कॉल होतील ना मग तेव्हा तुझं ऍड होईल कारण माझे बरेच झालेत ना त्या च्यामुळे ते ऍड ऍड होत जातात.
हा होऊ शक ते तुझं म्हणजे जेव्हा फर्स्ट कॉल केला होता तेव्हा तू बघितलं होतं का अ किती वेळान झालं होतं तर
नाय-नायतेव्हा मला आधी माहितच नव्हतं कसं चेक करतात नंतर मी दोन तीन कॉल झाला अनुजाला विचारलं म ते कॉल कुठे आहेत कशे दिसतात तेव्हा तिने आम्हाला सांगितलं पण ती बोलते थोडा वेळ पण जा तो रिफ्रेश करत राहायचं आपल्या आणि तिथे रिफ्रेश डाटावर केलच क्लिक
हा करतच आहे मी खूप वेळ केला.
हा मज मला झाला ॲड म्हणजे तुला पण होईल आता मला तुझा आपला दोघींचा कॉल झाला म्हणून मला ॲड झाला ना. ती बोलते थोडा वेळ पण जातो बघू दोन-तीन कॉल नंतर झालं तर होईल.
हा ठीक आहे बघून आणि मला सांग तू हेडफोन्स वगैरे युज करतेस का कॉल करतांनी?
नाही नाही करूच नको कारण आवाजच नाही येत म.
अच्छा अच्छा.
कमी येत तू करते का हेडफोन यूज.
नायगो म्हणूनच तुला विचारते म्हटले मी.
नाही नाही आधी माझ्या काल बहिणीने आव हेडफोन यूज केले तिला नव्हतं माहीत. नंतर अनुजनी आम्हाला सांगितलं तर नका करू. नादिया तिने युज केला तर एकदम कमी आवाज म्हणजे तिचा मग मला वाटला हीज. का कमी आवाज येतो तेव्हाी बोल की मी हेडफोन युज केले पण नाही करायं म कमी येतो खूप आवाज.
अच्छा अच्छा असय. काय म्हटली.
बाबू झोपला का बोलीराडत होता ना मागाशी.
नाही ग तो आता नाही आता दुपारी झोपेल तो दोन तीन वाजता.
हा का सकाळी लेट उठत असेल ना.
खूपलेट उठतं. तो दहा वाजता उठतो पापड ते रात्री झोपतो पण खूप लेट. तर म्हणजे बारा एक वाजवत अस तो हम्म.
पण सकाळी तो उठेपर्यंत आवरून जात असेल ना तुझं.
हो होऊन जाते माझी कामं.
बरं हाय माझं पण आता आवरलं म्हणजे आज तर कोणीच नव्हतं तर माझा लाव''--'' लकर आवला त्याला स्कूल मध्ये हे केलं. आ मग आवडलं लवकर हम्म.
हो काम झालं नाही माझं व्हायचंय नाश्ता केली होती मी पोहे खाल्ले तुझं झालं जेवण.
नाही मी पण बनवते आता. आता लेट येतात ना ते म्हणजे अ आता आमचं कसं ह्याच आपलं. अ किराणाचं दुकान कसं असं स्टोर किराणा स्टोअर.
अच्छा अच्छा हा.
हा तो आहे मग आमचं घर वरती आणि खाली आमचा किराणा स्टोअर आहे मग ते. एक दीड पर्यंत बंद करतात मग तेव्हा येतात जेवायला मग माझं तो पर्यंत. होऊन जातं सगळं जेवण आता माझं झालंय फक्त भात घालायचं बाकी. ना ग म्हणजे दुकानच आहे तुमच्या बिझनेस स्वतःच करता तुम्ही हो हो स्वतःच आहे.
हा चांगलाय ना मग तर.
मग तेच मग एक पर्यंत एक दीड पर्यंत बंद केला का मग तेव्हा येतात. परत तीन वाजता ओपन करतात. आणि मग नंतर मग रात्री मग डायरेक्ट रात्री नऊ साडेनऊ पर्यंत बंद करतात.
अच्छा अच्छा चांगलाय माझ्या पप्पाकडे आहे दुकान किराणा.
हा का आणि मग तुझं माहेर कोणतं?
अ माझं माहेर तिकडे नागपूर भंडाऱ्याकडे. पिंपळगाव म्हणून आहे गाव एक लाखणी डिस्ट्रिक लाखणी तालुक्याकडे.
हा हा हा,
हा,
तिकडे कसं तेवढं जाणं होत नाही ना आमचं कधी त्याच्यामुळे. तुम्हांला इकडचं जास्त काय माहित नसेल आणि आम्हाला तिकडचं जास्त काय माहित नाही.
हो ते तर आहेच ते म्हणजे एकदम असं एकदमच अ खेडा वगैरे आहे ना तो.
हा हा तरच. तसं फिरायला जाणं वगैरे होतं गं पण नाही एवढं तर आता शक्य तर नाहीच होत.
हो,
हम्म तुला इकडं जमलं का ऍडजस्ट करायला म्हणजे इकडें सगळं नवीन होतं असं.
हो आधी आधी त्रास व्हायचा असं म्हणजे सवय नाही आहे ना असं घरातल्या घरात राहायची.
अरे बापरे.
हा गावाकडे कसे सगळे येऊन जाऊन राहत.
हा हा हा मग आपल्याला सवय होते गं त्यामुळे. आम्ही ट्रेनचा वगैरे प्रवास केला पण ते गावाची सवयच असते आपल्याला. आपण बसतो गप्पा करतो इकडे कसला एवढं कोण कोणात नसतं जास्त.
हा इकड थोडं दगदग पण आहे ना ट्रॅव्हलिंग साठी पण रेल्वेने किती दगदग करावी लागते तसं गावाकडे तसं. काही नव्हतं तर थोडी आधी स्टार्टिंगला प्रॉब्लेम झाली ह आता तेवढ. काही नाही आता होऊन जाते मॅनेज.
आता कि किती वर्ष झाले इकडे ठाण्याला आलेले.
अ मला नाही झाले जास्त वर्ष म्हणजे मला दोन वर्ष झाले मी आता इथे राहते.
हा दोन वर्ष तरी म्हणजे झाले बऱ्यापैकी झाले. जातेस का गावाला वगैरे जाणं होतं का? सणाला ह काही सण असेल तर.
हा सण म्हणा किंवा मग अशी पण सुट्ट्या वगैरे राहिल्या तर काही हा.
आता सध्या त्याच स्कूल वगैरे नाही तर मग जाव हत हा. ''हं ''तेच ना आमचं पण जवल आहे तर आमचं पण जाणं वगैरे होतं म्हणजे असं काय नाहीय. असं काही प्रॉब्लेम नाही येत.
हा,
बाकी काय करताय? माझं पण सगळं मस्त.
हो का.
हूं असं काय बनवलं जेवायला?
आज मी बनवली फुलकोबीची भाजी आणि वरण तू काय केली.
मी पण मी आज सकाळी म्हणजे ब ''--'' भाजी केली तर मी आज दाल खिचडीच घातली म्हणजे आता आम्ही दोघेच होते ना. माझ्या मुलाला पण आवडतो हा मग माझी सकाळी भाजी हो''--'' ती हा तर मग दोघेच हो त्याला पण दाल खिचरी आवडत मग मी दाल खिचरीच टाकून दिली. काय टेन्शन नसतं मग तेच. म तुमचे पण सकाळी गेले असल्यामुळे तुला एकटेच राहत असेल ना तू.
हो मी दिवसभर एकटीच राहते ते सकाळी जातात आणि माझी बहीण आहे. छोटी माझ्यापेक्षाी ती पण सध्या इथेच. राहत तेे जॉब करते ठाणेलाच हा तर ती माझ्याकडेच आहे सध्या. तर ते दोघू पण जातच सकाळी.
आणि मग येतात किती वाजता.
ह माझ्या.
माझी बहिण ते सात ला वगैरे आणि ते साडेसात आठ ला येतात माझे मिस्टर.
हम्म.
होय होय तोपर्यंत तू एकटीच हा हा. मुलगा असत म्हणजे दिवसभर करमून जात.
हा करून जात टाइम कस जातो काही समजत नाय त्याचे काम राहतात त्याची बडबड राह ते दिवसभर.
बोलत असेल ना आता सगळं बोलत असेल ना?
अ -सगळ म्हणजे क्लिअर नाय बोलता येत त्याला काय पण बोलतो आपल्याला समजत नाय. पण
तसच होत ग हा.
हा.
आपल्याला थोडं थोडं त्याचं हे हावभाव समजतात.
हा समज हा समजत म्हणजे तो सांगते त्याला काय पाहिजे वगैरे राहल तर तो बरोबर सांगतो.
त्रास देतो का खूप नाय?
अ -नाय जास्त त्रास वगैरे नाय देत तो पण आता राहतीच लहान मुलांच थोडं इचिक इचिक.
तेच ना आमचं पन आता आमचं कसं हा आता तो माझा मोठा आहे ना बराच समजत त्याला बऱ्यापैकी म्हणजे तो स्वतःच स्वत तो सगळं व्यवस्थित करतो असं.
हा बरोबरय आणि स्कूलला वगैरे जातो ना की तुला सोडायला वगैरे जावं लागतय?
नाय नाय नाय आमच्या इथून बस म्हणजे रिक्षा वगैरे लावू शकता पण आम्ही स्वतःची गाडीने सोडतो म्हणजे रिक्षा पण आहेत. पण त्या रिक्षाला खूप गर्दी असतेय ग म्हणजे एवढी मुलं असतात ना आणि ह्यांची बॅग व गैरे एवढे जड असतात ना तर आम्ही सोडून देतो म्हणजे जवळच आहे ना पाच मिन टाच रोड आहे हा मग त्याचे पप्पा सोडून येतात त्याला. नंतर आणायला पण जातात सध्या तरी नाय अजून रिक्षा लावली बोल थोडा मोठा झाल्यावर
अच्छा अच्छा.
बॅग टिफिन एवढी बुक्स त्यात सगळं पानी बॉटल सगळ ह हा खूपच अभ्यासाच खूपच लोड आहे सध्या समजेल तुम्हाला.
हो आता आपल्या वेळेसच चांगलं होतं एवढं काही नव्हतं आता खूपच
हो ना काय गावातल्या गावात जा मस्त मज्जा करा एन्जॉय खर आता नुसतं अभ्यास आणि लोड, आता तीन वर्षापासून मुलांच्या मागे लावून देतात. आपण कुठे सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर जायचो ना? हा तेव्हा पहिले हा. शिक्षण किती झालंय तुमचं?
अ माझं
माझ झालंय मास्टर्स एम कॉम केलीया मी. बापरे छानाय पण माझं म्हणजे मी बी कॉमला घेणार होती मी पण मला राहिलयं एम कॉम करायला माझं बीकॉम झालयं. त्याच्यानंतर मी अशे आपले कम्प्युटरचे कोर्स करत गेली काय अकाउंट बद्दल असेल टॅली असेल हे ते असे कम्प्युटर कोर्स करत गेले.
अच्छा टॅली वगैरे झालाय का तुझं?
हो टॅली झालाय आपल्या एम एस सी ए टी सी चे छोटे मोठे सगळे कम्प्युटरचे कोर्स असतात ना ते मी सगळे कम्प्लीट केलयं. आणि बाकीचं नाही मग काय करता आलं जॉब अ आधी मी हे करायची ट्राय केलं. लग्नानंतर नाय म बेबी राहायलं लगेच आणि मग नायच ट्राय करता आलं नाहीच जमलं.
हो का लग्नाच्या आधी केली का तू जॉब?
नाही ते, म्हणजे लग्नाच्या आधी मी ट्राय केलंय, का मग एक दोन ठिकाणी थोडंसं आपण, थोडं थोडं करतो ना आपल्या जवळपास अस तस, हा हा, मग जवळपास केलं, नंतर म लग्न झालं, मग नंतर नाहीच जमलं. म्हणजे, आधी ते बोलत होते, करा, करा, करा, तर मला ते ट्रॅव्हलिंगचच खूप टेन्शन यायचं, म्हणजे एवढं जा, या, दोन दोन रिक्ष
खूप प्रॉब्लेम हाय.
तोच मला पण तोच इश्यू व्हायचा, आणि मला खूप त्रास म्हणजे स्वतःला त्रास करून, कशाला ते दहा ना पंधरा हजारासाठी हे करत बसायचं. म ते असं घरात काहीतरी बोली घरात काहीतरी हवंय असं असं थोडं तर, हे आत्ता आत्ता आम्हाला समजलं जोश टॉक सुरुवातीला छान चाललं आमचं, पण नंतर मध्ये एकदा बंद झाल्यावर म नाहीच मिळालं.
हो का. आणि मग किराणा शॉप आहे तुमच्याकडे, तर तू जात वगैरे नाही का तिथे?
हा हा हा.
जाते का तू?
कुठे?
किराणा शॉपमध्ये म्हणजे, सामान वगैरे असं द्यायला, वगैरे थोडं जाते का कधी
ते म्हणजे, जर कोण नसेल ना आता माझ्या म्हणजे माझे सासरे, सासू, त्या एकदम अशा हे आहेत, म्हणजे एकदम अ वयं नाही येत त्यांची व्यवस्थित हायत त्या, आता पन्नास साठ अशा वयात आहेत ना, हा म हा, मंग तेच हँडल करतात, म्हणजे माझे मिस्टर माझे मिस्टर नसेल तर सासरे हँडल करतात, आणि सासरे आणि मिस्टर दोघेच असतात. त्यात तर ते जर त्यांच्यापैकी एक कोण कुठे बाहेर गेल तर, माझ्या सासूबाई जातात. आणि जर दोघं पण सगळेच गेले ना, आता कशे ते वारीला गेले तर, चार दिवस म ते एकटेच अस ना, हं मग मी जात हा, म संध्याकाळी जर गर्दी झाली ना, संध्याकाळी जास्त गर्दी होते, आमच्या समोर कसं कंपन्या आहेत, म्हणजे अश्या कंपन्या वगैरे, तुम्हाला ते भैया वगैरे अशे खूप असतात ना. हम्, हा हा, मग त्यांचे सामान हा, हो हो ते होते, हा. मग तेव्हा मग ते मला कॉल करतात मग मी जाते. तसं दिवसभर मी नाही उभी राहत, कारण मला घरात पण बघायला लागतं, आवरायला लागत.
हो.
दोन आणि तीन माणसं असली तरी कमी कामं निघतात. एक क एक झाला, हा झाला का, तो तिथे ह
चारच जण राहतो, तर किती काम राहतात.
हम्म! आणि आपल्या गावाकडचे घर म्हणजे माहिती आहे ना, निघते निघतेच, मग आणि गावाकडची घर किती मोठी असतात, तर आमचंच घर एवढं दहा रूमच आहे जवळ जवळ.
हो, गावाकडले कशी घरं पण मोठे असतात, आणि कसं स्पे पण खूप असते, अंगण वगैरे, हम्म.
प्रॉब्लेम, मग तेच आमचं तेच आहे, सगळीकडे लक्ष द्यावं लागतं, आणि म स्पेशली कसं असं गावाच्या बाहेर आमचं घर आहे, तर त्याच्यामुळे म मला, अजून असं अलर्ट राहायला लागत. हा, मोठं आहे ना असं, आणि मग कोणी नसतं तिथे. ते
हो का?
हम्म. काय बोलता अजून तुझा मुलगा वगैरे काय म्हणतो हां
तुझा मुलगा वगैरे काय म्हणतो मस्त आहे मजेत?
मस्त मस्त चांगला छान अभ्यास तरी आता सध्या तरी छान चाललाय अभ्यास, आता पुढे बघूच. पुढे अजून कठीण होत जाईल ना मग तेव्हा बघू काय कसं करता येतं.
हा हा ते तर आहेच.
हम्म! कारण नाही पुढे अगं खूप कठीण म्हणजे सी बी एस सी असल्यावर ना तर अजूनच कठीण म्हणजे त्यांना खूप अभ्यास आहे. अस अतिप्रमाणात अभ्यास देतात त्यांना.
हो तेच आहे ना मुलांना नुसतं अभ्यासच करत राहावं लागतंय दुसरीकडे लक्षच नाही त्यांचं.
मी तर बोलत होती स्टेट बोर्डला बघत होती म्हणजे आपल्या जवळच्याजवल, कुठं आणि सिंपल म्हणजे अभ्यास असेल पण आपला एवढा लोड नसेल, ह पण आमच्या तिथे असे समोर असे हेच नाही आहे म्हणजे स्टेट बोर्डवाले हाय स्कूल पण खूप लांब आहेत त्यांना पण ट्रॅव्हलिंग ते घेऊन जायला पण कोणतरी पाहिजे नाही. व्यक्ती असं असं कोणी नाहीये घेऊन जायला
हम्म हम्म बरोबर आहे ना.
हम्म, तु सध्या कुठे टाकणार स्कूलला? जवळ आहे की लांब हाय?
स जवड म्हणजे इथे आमच्या बिल्डिंगच्याच मागे एक स्कूल आहे प्ले स्कूल तर तिथे टाकायचा विचार करत आहे पण अजून काही कन्फर्म नाहीय बघू समोर.
हा हा जवळ सध्या जवळ बघायची, नंतर मग आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा बघायचं नं